हॅलो हॅलो
हां बोलं की
आवांज माझां लागंला नव्हे
आं ते लागंला लागंला मगं अं कायं कायं असतो गुन्हां ठोब्या कामं झालंय
कायं चं
कायं कोठो बसलं मगं
तेचं मैत्रिणीचां कॉल चालूं होतां कां मलां
हां हां हां हां
आमच्या सुट्ट्यांचा मी सुट्ट्यांचे वरणांरा विषय होतं
हम्मं ते म्हं म्हटलं मगं अं आवडतं हो त ते चालतं हो त्यां माझां पणं हे होतं म्हणजे आलेल्या चालूं होतं पणं मणं मी पणं म्हणे नंतर करे
हो
ज्युंलस कां
बार तेन बरं झालं नाहीं बां आंता जेवणांर
द्वितीवासं जो
जी जो
ते कामावर तेच म्हनल, कितीला सुट्टी होत्या माग दुपारची?
आपल्या ह्याच्यावर असतं, कधी पण घ्यायची.
तस आहे एक, मग त्यावेेळी ब्रेक घेतला तर चालतो तिथं.
होय, एक तास, एक तास, ब्रेक पाडायचा. दिवसांतन एक तास नुसता ब्रेक
असं आहे होय, मग कंटिन्यू किती वाजेस पर्यंत काय नाही तुला मी म्हणलेलो लाव म्हणून, तू लावल्यास फोन?
नाही नव
नाही लावाय तिला मी सांगतो मग बघतो काय होतंय, लावायला लावतो. आता काय त्याला आठवडा बर ये नाहीय, काम म्हणजे हाईत आता गं.
तर ते झाल्या शिवाय मग लावणार होतो. कंटिन्यू सकाळपासून आहे. ह लवकर जातो सकाळ ला, होय अगं. नाही नाही ती, फिटिंगची -फिटिंगची ग काम
हा लाईट फिटिंग ना
होय हेच कि, फिटिंगच हो फॅन म्हणजे असे असत ते लाइटिंग च
हा
तेच की, बरी आहेस का तू?
होय
हम्म हाय की, प्रदनी चा फोन आलता काय, करती का?
नाव पण नाही, काय नाही, विशयच नाही प्रदनीचा विसरल्या ती मला.
नाही.
मॅसेज नाही काहीच नाही. होय, कोणत्या आहे कॉलेजला?
सायबर
अगं तुला लावत्या काय तू
कधीतरी करत्या मला, मी कधीतरी करतोय तिला. मधी काहीतरी ती इंटरशिप काहीतरी करत होती.
अर्षा जी सी ए होणार होती ना ती काय झालं
सी ए च बंद झालं. सी ए व्हायचं
होय
सी ए ला केवढं हे लागतंय माहित आहे नवं?
मला नवती माहीत आपल्याला कॉलेज मध्ये सी ए होणार सी ए च विषय काय नव्हता
सी ए चा होता तूपी फोन करती का?
तिचा असतोय मॅसेज आधी -
करत्यात, तिच्या काय लग्नाचं वगैरे काय बघायच चालू?
चालू आहे वाटतं काहीतरी
आहे का?
हम्म मला नाही बाई काय एवढी संपर्कात नसती कधी एवढी. निहीच पण काय नाही, निहीतरी करती का?
नाही नाही. तेनचा नंबर पण नाही तेनचं नंबर तरी कुठाय.
नव्हे नव्हे ती गं हिजी मुडशिंगीची.
ते पण नाही एवढे तिझा आहे मला वाटलं त्या दुसऱ्या दोघी होत्या बघ ट्विन्स.
हम् नाही ते नाही काय. तेच की, ते काय ती माया पण नाही जमत निक्की तेवडी जात्या ती ऑर्डर वगैरे मेहंदींची तेन घेत्या.
मॅरिड झालंय ना? त्यांच?
होय झालंया होय.
सत्याची माय.
लव्ह मॅरेज.
होय?
हम्म.
दोघींच पण?
नाही नाही एक्की झालेल नाही ती ती काय घरातच असत्या दुसरीच झालं ग ती दुसरी होती माय निक्कीता.
हा हा हा. दिला तिला,
काय गाव आहे माहित नाही बाई मला तीझ्या काहीतरी आत्तीचा मुलगा आहे वाटतं चुलत आत्तीचा.
काय पावण्यातच,
हम्म. काय घरात वगैरे तीला अशी घेत नाहीतं.
नाही अजून,
नाही नाही.
पप्पा तेवढा बोलतोय वाटतं. पप्पा तेवढा बोलतोय मम्मी तेन काय नाही बोलत. असंय, कोल्हापूरला गेलेलीस काय कधी?
नाही बघु जायला आता दोन महिने झालं आता जाणार पुढच्या महिन्यात.
जाणार आहेस? म सुट्टी तेन अशी घ्यायची असली तर आधी किती दिवस सांगायला
आधी महिनाभर सांगायच सुट्टीच, सुट्टीचा लय विषय सकाळपासनं तेच चालु आहे बग.
म्हणजे?
त्यासाठी भांडण लागल्यात बग आमच्या आमच्यात.
म्हणजे
सुट्टी एकमेकाला ऍडजस्ट करत नाही अगं पोरी सुट्टी आणि आधी महिनाभर आता सप्टेंबरच्या सुट्टया आत्ता टाकून ठेवल्यात अगं.
आत्ता.
अजून ऑगस्ट चालू व्हायचा, हा आता सुट्टीत. आधी सुट्टया सांगाय लागत्यात लय बाई पोरी पोरींच असल लय हुतयं. मुलं तेन असली जरा ऍडजस्ट करतात ना. कंटिन्यू नाही बॅचेस आहेत का वीस सी बी सी डॉक्युमेंट ची फाईल,
हा हा हा म्हनजे किती?
हे डॉक्युमेंट.
एका फाईलमध्ये असं किती डॉक्युमेंट म्हणजे किती फाईल असत्यात ना.
अशा दोनशे अडीचशे मारायच्या. येईल तशा मारायच्या, इतर दिवशी होतील सोड चार पाच पर्यंत. खर कंटिन्यु सहा वाजल्यापासन पाच पर्यंत बसायचं.
बाई
दिवशी काय महत्त्वाचं वाटतंय काय
मग सहाला ऊठत्यास तू
व्हय सहाला उठून बसतय बाळ.
काय रे बाबा! मग सहा वाजल्यापासून तेच आधीच उठत असशील मला वाटतंय पाचला मग.
होय.
एवढ्या लवकर उठुन मग सगळं आवरायचं तेन.
होय.
म सकाळचं जेवण नाही संध्याकाळचं जेवण केलत.
संध्याकाळच.
हम्म
तरी आत्ता आत्ता मला सवय झाल्या पहिला होतच नव्हतं काम. दहाव्या ऑफिसला जाऊन आले माहिती एक महिना झाला मॅडम ऑफिस ला बोोलवायची मला क बोलवायची
आता हे नुसतं क्वालिटी तीन महिने आलीत
हम्म हे लय सकाळी स आला म्हणल्यावर.
तेच माझ्या एका मैत्रिणी रिझाईन दिले बघ. आणि तिला परत यायचं, रिजाइन दिलं तला म्हणाल तो देऊ नको देऊ नको बाहेर असं जॉबवर. जरा ऍडजस्ट करायचं आणि आ- आता पाठिमाग लागल्या आता नाही म्हणतात सर.
मग आणि म्हणजे पेमेंट वगैरे पण चांगला आहे ग आणि काही प्रॉब्लेम पण नाही.
तेच की आणि असं आता घरात बसून पुण्या मुंबई शिवाय जॉबाच नाय. आणि पुण्या मुंबईला, पण बाहेरला हाल होतय ग जेवणाच तेन.
तर काय.
जे कमवाल ते रूमला आणि जेवणालाच द्यायला पाहिजे अस विषय बाहेर.
होय अवघड हाय बाबा. त्यासनि मिळेन झाल्यात म्हणून हे करत्यात.
हा हा आणि न सोडला. ते पण तिचं लग्न होतं. आणि तिला महिनाभर सुट्टी पाहिजे होती ग. महिना नाही म्हंटलीत. पंधरा दिवस देतो. एवढ्या रिझन साठी तिन सोडल्या आणि आता याल्या आता घेईनात तिला.
आणि आता इंटरव्ह्यू वगैरे दित्या.
थांब ह. नाहीच म्हणाल्यात सर तिनं क्वालिटी विषय काय केलती माहित आहे का तीन. क्वालिटी त्यांनी दिली नव्हती. नोटीस पिरियड मध्ये.
हा.
काय माहित.
अस झालं होय. काय अवघड आहे आबा. प्रसाद ला तर मग इंटरव्ह्यू कधी काय माहीत नाही तुला?
हॅलो. हॅलो.
हॅलो. आवाज येत नाही काय. फोन आल्यावर मला नाही तुझा आवाजच ब्रेक घ्यायलता. इंटरव्ह्यू अजून काय सांगायलाच नाहीत. नाही. सरांनी अजून काही बोललेच नाही इंटरव्ह्यूच नाही. आता बोलतील. त्या दिवशीच सांगितलल्यात नुसत इंटरव्ह्यू आहे म्हणून प्रसाद मारतोय काय स्पीड.
आत्ता कुठं आता तो जातोय सकाळचा. तुला पटणार नाही सातला जातोय. संध्याकाळचा पण वेळान येतोय.
नवरा.
ते कामाला जातोय ग. हाय कि ती हाय बसल्या.
तिला तरी मग सांगतो. पॅसेज चा प्रॅक्टिस करा.
होय. ते युट्यूब वरती आहे ना ही.
हा. युट्युब लाईव्ह आहे तो. ते तिन ती पण देणारच आहे नाही इंटरव्ह्यू.
होय. तेच कि देणारच आहे.
हा तेनि पण केलीतर चालतय. घरात मोबाईलला जॉईन करायचं ते कीबोर्ड.
आ.
हां हे कसं करतात माहितीय. मोबाईलला कीबोर्ड चीन जॉईन करतात. आणि मोबाईललाच त कॉम्प्युटर चालू होते बघ.
टाईप करायचं आपण.
हां मोबाईलला येतय कराय प्रॅक्टिस.
ते एकेक मोबाईलला हे होते. एकेक मोबाईलला होत नाही ग.
होय. ते पण हायच सोड. खरं मोबाईलला पण कॉम्प्युटर चालू होते बघ ते अँप असते मोबाईल मध्ये.
वा होतय कि माहित आहे मला.
हम् हम् मोबाईल मध्ये पण होत्यात.
हम्म. तेच की.
आणि काय मग.
काय नाही बघ.
च कामात असल्यामुळ.
होय चालू आहे तेच काल ऑडिट तेन होतं ग एक दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार तिनीतले एक दिवस. ऑडिट असतय. ऑडिट असलं की लक्ष विचलित करून चालत नाही.
होय तेच की.
म्हणून तुला म्हणलं वाच. तरी ती एक दिध आहे.
हां हां
लावून सांगतो आता नंतरच्या हेलो चालतय ठेवू काय.
काय करते.